हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो हा बोला ना मॅडम
हा आवाज येतोय का?
हो येतोय येतोय
हो हो अगं काय नाही तेच विचारायचं होत कि आपल्याकडे पाणी येत नाही जुलै महिना चालू झालाय.
मॅडम आमच्या तर एरियामध्ये खर
हो ना मग आता ते आं
पाण्याची खूपच अडचण आहे पाणी म्हणजे नाहीच आम्हाला टँकरने पाणी आणावं लागतं.
हो ना ग मग ते पाऊसच पडत नाय. तर पाऊस कधी पडतोय तेच माहित नाही, गावांना चांगला पाऊस पडतोय, पण आपल्या इकड पुण्यामध्ये पाऊसच नाहीये. तर आणि नळांना पाणी सोडलं तरी आप आपल्या इकडं पाणी चढत नाय. ते खूपच सकाळी पहाटे पाच वाजता उठून दोन तीन तास त्याच्यामध्येच जातात.
आणि काय होत पाणी अ येत पण पाणी नळाला येत नाही. हो आम्ही टँकर मागवतो आणि
येत नाही हा
आणि टॅन्कर आणण्यासाठी पण जावं लागतं तिथं चार पाच तास थांबावं लागतं तेव्हा तो टॅन्कर करेक्ट
हो ना ते पण आता ते दोन तीन जणांमध्ये घ्यावा लागतं तेच तसाच खूप प्रॉब्लेम झालाय पाण्याविषयी काहीतरी केलंच पाहिजे.
त्याच्यात पण वाद होते मॅडम एक म्हणत मला नाही दुसर म्हणतो मला दिलं नाही जो जातो टँकर आणायला तोच पाणी घेतो.
हो ना तेच तेच काहीतरी करायला पाहिजे त्याच त्यावेळस ना खरच पण पाऊस पडला ना तर म्हणजे नाही का पाण्याचे साठवणून म्हणजे पावसाच पाणी साठ ठेवायच ही काहीतरी प्रक्रिया केली पाहिजे बरोबर. नाही का आपल्याला कमीत कमी इकडचं नळाचं पाणी नाही आलं तर ते वापरासाठी पाणी जसं टॉयलेट बाथरूम नाही का हो सगळं सगळं होऊ शकत. म्हणजे असं ते पाणी वापरात आलं पाहिजे मग पिण्याच पाणी माणूस काही पण करतो.
हो हो
री पण वापराच पाण्याला पण खूप लागतं ना! शहरी विभागात तर खूप लागत खूप प्राणी लागत त्याचं ना
मोठं कुटुंब असलं ना मॅडम तू याच्यात खूप जास्त पाणी वापरण्यात येत
हो आता ते कसं मोठं कुटुंब असलं की पाणी लागणारच ना. पाणी खूपच लागतं प्रत्येकालाच लागतं आंघोळे असतात, पाणी पिण्यासाठी असतं मेन आणि उन्हाळ्याच्या दिवसात कसं गरमीमुळे पाणी जास्त पिलं जात पाणी जास्त लागत. स्वयंपाकाला ह्याला त्याला खरंच खूपच पाणी म्हणजे मोठा विषय चर्चेचाच विषय झालाय तो हो खूप मोठा प्रश्न आहे.
आणि मॅडम काय झालं इथ सोसायट्या सोसायट्या झाल्या खूप, जास्त सोसायट्या झाल्या त्यांच्यामुळे पाणी कमी पडते.
हो हो पण ना त प्रत्येकाला आता सोसायटी, एक जागा भरली की दुसरी जागा भरती आणि बिल्डिंग पाच पाच सहा मजलेच्या असल्या ना किं त्याच्यामध्ये लोक वाढले जातात म प्रत्येक कुटुंबाला पाणी पुरवण म्हणजे सरकारी पण थोडस कमी पडण्यात येत आणि कसं आहे आता पाण्याचा साठा कमी झालाय पाऊस नाहीये पाऊस वेळेवर पडला तर मग पाण्याचा साठा जास्त असतो आता ह्यावेळेस पाण्याचा
कमी होणार आहे कारण की जून महिना अख्खा तसाच गेलाय
अख्खा तसाच गेलाय काहीच पाऊसच नाही झाला ना आणि आता कुठं आभाळ थोडं येत आहे पावसाची वाट बघतोय आता येईल मग पुण्यात का पाऊस पडना आणि आता दिवस पा त्याच्यामुळे पाणी खूपच कमी पडाय लाग खूप म्हणजे खूप नाही काहीतरी ना त्याच्यावर वि केला पाहिजे नाही
काही हा प्रश्न सुटला पाहिजे ना पण मॅडम पाण्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे
सुटला पाहिजे खरच आणि ना पर खरंच आपण महिलांनी काय केलं पाहिजे वरती कस आपण पाणी साठून एक टाक्या केल्या पाहिजेत पावसाच पाणी साठवून फिलर करून ते म्हणजे नाही का सहा महि तरीपूर वारषबल तरीपू
नाही मॅडम पण पावसाच्या पाण्यामध्ये जंतू लगेच पडतात
हा म्हणजे आता त्याला जंतू होतात पण त्याच्यासाठी पण आप पण काहीतरी विचार केला पाहिजे त्याला स्वच्छ कसे ठेवण्यात येईल
हा त्याच्यात लिक्विड वगैरे टाकवा लागत असेल नाही का टाक्यांमध्ये
लिकविड लिकविड बे श गप्पी मासे सोडल्या ना क टाक्यातलं पाणी राहत चांगलं आणि आता जस ते वापरण्यात वापरून दुसरं पाणी साठवून ठेवलं आता चार महिने पाऊस असतो वापरात पाणी आलं की मग ते जरा साठून वापरण्यात आलेलं पाणी मग ते भन विन पणीि पडत आता त्याला पण काहीतरी विलास केला पाहिजे नाही विलास नाही केलं तर म आपल्याला पाण्याची अडचण ही भेडसावतच राहणार
हो हो
आणि तस तर काय आता बोर घेतला तरी बोरला पाणी लागत
पाणी नाही लागत हो बरोबर आहे आणि बोर घेण्यासारखं नाही पण आहे ना मॅडम गल्ल्या इतक्या छोट्या एका बोर बोरवेलची गाडी आतमध्ये येण शक्य
शक्य पण नाही आहे नाही का आता नाही का एका गल्लीमध्ये बोर घ्यायचा होता आता चार पाच दिवसापूर्वी ते किती एकाच एका बांध मधून ती गाडी आणायची होती तर त्यांचे सगळं ते अ पत्रे बितरे सगळ काढून टाका लागले काढाव लागलं मग त्याची गाडी आली त्याला पा नाही लाग म्हणजे गोष्ट व खर्च करून सुद्धा पाणी लागेल
हो पैसा पण जातो आणि माणसाची जी इच्छा असते ती पण अपूर्ण हो राहून जाते काय पैसा तर गेला पण पाणी नाही लागलं
हो ना मग आता ते तो मोठा प्रश्न झालाय खर तरच काहीतरी केलं पाहिजे बायकांना नाहीहीतरी खाली तरी टाक्या बिक्या काहीतरी
केलं पाहिजे जेणेकरून जे पावसाच पाणी असं व्य व जात ना ते आपण ड्रेनेज मध्ये सोडतो ते पाणी वरच टेरस वरच ते पाणी आपण खाली टाकी सेंड करून घेतली तरी होतं कपडे भांडे टॉयलेटला तरी बाथरूम साठी युज करू शकतो ते पाणी आपण
पाऊस पण पडायला पाहिजे
हो पाऊस मेन म्हणजे पाऊस पाऊसच मेन ना मॅडम पाऊस पाहिजे
पाहिजे त्याळेस खूपच पावसावर खूपच म्हणजे हे झालंय आता त्याला काय काय कुदरत का करिश्मा म्हणतात ना म्हणजे ते अ निसर्गाचा तो नियमच आहे त्याला काय आपण करू पण नाही शकत पण
मॅडम ह्या वेळेस अधिक महिना्याचा महिना होता त्याच्यामुळे तर नसेल ना प्रॉब्लेम म्हणजे काहीतरी झाला असेल
हो ते पण आता ते हे बघ निसर्गाच आहे आता मे महिन्यामध्ये वादळी पाऊस असतात वाऱ्यांचे
हो हो
त्याचा पाऊस झालाच नाही आपल्याकड बिलकुल झाला नाही आणि तो टाइम म्हणजे आधिकचच होता ना मे महिना म्हणजे अधिक महिना होता तो ज्येष्ठ तो असा पाऊस काही झालाच नाही असा एक कुठं गरजला तर निघून कुठे गेला तो
कळाला नाही हो
हो मग ते असंच होऊनन तर पाणी इकडं तर आता खूपच पाणी कमी पडायला लागले कारण कधी असं झालंच नव्हत आतापर्यंत आता खूपच पयला लागले अ म्हणजे काही भागामध्ये इतकं चोवीस तास पाणी आणि काही भागामध्ये असं कमी पडायला लागत
कमी पाणी पडायला लागे
हो तेच ना आता ते काहीतरी केलंच पाहिजे खरचच म्हणजे बायकांनी तरी म्हणजे नाही कापल्या गलो गल्ली तरी बायकांनी सुधारणा केली पाहिजे म्हणजे हो बचत केली पाहिजे कमी केला पाहिजे बचत हा म्हणजे पाणी प्रश्न खूप खूपच मोठा आहे एखाद्याला पाणीच नाही प्यायला भेटलं तर कसं होतं
नळाला पाणी नाही आले तरी जाऊन टँकर घेऊन येते त्याच्यामुळे बायकांना काही वाटत नाही पाण्याचा नाळाच नाही करणायाचा नाहीतरी टँकर म्हणून बिनधास्त पाणी वापर होतोय पण असं करण चुकीचं आहे ना
बिनधास्त पाणी वापर टँकर आणण्यासाठी स्वतःला तर जावंच लागतंय ना
हो मॅडम एक चार पाच तास तरी लाईनीत उभं राहावं लागत
दिवस जातो दुपारी
हो मी काल परवा दिवशीच मॅडम मी सकाळी नऊ वाजता गेलते टँकर आणायला तर दुपारी एक वाजता आली टँकर घे म्हणजे तशी मी अख्खा अर्धा दिवस माझा त्याच्यात गेला
हा मुलं मग शाळेत सोडवायची त्यांच डबा टिफिन सोडवणं आणणं याच्यामध्ये हो
आणि बायचं कस आहे मॅडम सगळं बघूनच सगळ्या गोष्टी
हा ना मग आता ते क कंपल्सरी झाला ना थोडस पाणी बचत तरी केली पाहिजे काही न करता आलं ना तर जिथं पाणी प्यायला एक ग्लास घेतात ना जेवढं तहान आहे तेवढंच तुम्ही घ्या ना बाकीच तुम्ही वाटून द्याता मग कमीत कमी ते झाडांना तरी टाका असं नाही काही काहीच्या रस्त्यांना पाणी जाते म्हणजे असलं म्हणजे गैरवापर करतात आणि
तुळजाभवनी म तिथ हा तुळजा भवनीमध्ये ले नंबर बारा, अकरा, दहा मध्ये तर तीन तीन तास पाणी असत.
हो ना मग ते कमी सोडायला सांगायला पाहिजे की सगळ्यांना सांगायला पाहिजे की कंपल्सरी
लीला तिथ विचारलं मी पाणी म्हंटले आमच्याकड तीन तास. पाणी असत सात वाजता येतात पण नऊ वाजता पाणी जात आमच्या इथं.
हाय ना तसं सांगाला पाहिजे की बाप रे बाप.
मी अक्षरशः बघितलंय कारण की मुलीला सोडवायला जाते ना समोरच घर आहे सगळ्यांचे नळ बिना मोटर चे चालू असत फुल टाक्या भरलेले असत त्यांच्या
नाय नाय नाय नाय त्याचा म्हणजे आपण सांगू की आ सगळ्यांनी मिळून की सगळ्यांना सारखं एक तास जरी पाणी सोडलं ना सगळ्यांच पिण्याच भागलं पाहिजे कमीत कमी एकाला आहे एकाला नाही गळा म्हणजे गल्लो गल्ली जाऊन चर्चा करा की तुम्हाला पाणी येत नाहीत.
हो हो नाही हे मग ते अस हे चुकीचं आहे ना मॅडम कुठे तीन तास कुठे एक तास कुठे अर्ध तास हे पाणी देणं चुकीचं हे का नाय?
हो नाय ते काय क त्यांची पण चुकी नाय त्यांची पण अगं त्यांची पण चुकी नाय काय ग. काही ठिकाणी कस आहे खाली खोलवर असलं ना मग पाणी तिकड पलतं.
हा हा!
सोडे तिथे पाणी राहत नाय म ते एखादाच म्हणजे रोडच्या लाईने असतील तर त्यांचं पाणी बंदच करता येत नाय ना कॉक असतात फक्त मग ते दोन तीन गल्ल्यांना असले की दोन तीन गल्ल्यांना ते सलग पाणी चालू राहतं.
हो हो!
कॉक करायला पाहिजेत मेन मुळात. म्हणजे कस हे एका गल्लीला फुल पाणी आलं की दुसऱ्या गल्लीला एक तासाने सोडता येतो.
हो हो हो बरोबर आहे.
झालाय म्हणजे आता काय एखाद्याला पाणी नाही भेटल की मग ते चर्चाचा भाग होतोच प्यायला पाणी नाय भेटल्यावर आणि पाऊस नाही त्यातमध्ये दिवसाआड पाणी चालू झाले.
हो हो!
आता आपण पण पाण्याचा वापर कमीच करायचा जरा आणि सांगायच सगळ्यांना. चालते मग करते मी तुला थोड्या वेळात कॉल.
हो चालल ना हो चालेल.